हा येतो आवाज?
हा आता येतोय टच होत नाही मोबाईलला पण,
टच? नेटवर्क नेटवर्क वगैरे इशू असेल काय ते. हम्म बहुतेक. मग किती भेण्या एकटेच बनवून एकटेच उ खायलती काय सुखात. मग काय? बरं ए. येथे का माझे भांडे
एकटीच अशी बनवते आणि अ् घेते ती. आमच्या पण भा जायचे.
हो काय?
कपडे धुवायचे हेत.
भांडी घासायचं मलाअ कंटाळा आला. मी तर नादीच असते, पन त्याने ए दीदी थंड पाणी
मना.
मी आता हेच करते. आता लाली पुसते आणि भांडे घासून घेते त्यानंतर बसते फेने बनवायला बनवते थोडे.
ऐक ना मला जर आता हॅलो. हॅलो. हा मला आता फोन. मला आता फोन येतोय
हाआ
हा? हा तर मग तो फोन म्हणजे, मग का हे होईल का? इकडन म बाहेर जाईन काय मी?
हो. तो फोन नको उचलू.
हो.
हम् प नको उचलु. परत मग इथून बाहेर पडशीन फोन होईन कट. हम्म. बाकी? तू अगं, काल मी बिर्याणी बनवली होती.
काय बिर्याणीची रेसिपी कशी. ती बनवली. कशी बनवली व्हेज बिर्याणी?
थांब सांगते. आणि काय केलं, पहिलं म्हणजे तर मी काय केलं होतं, अरे काय झालं त्यात मग माझी ती बिर्याणी पण फसली म्हणजे, टेस्ट वगैरे सगळं छान झालं होत ह आणि अरे त्याचा तांदूळ जो आहे ना तो भातच, थोडासा फक, हे झाला.
अ रोजचा कसा होतो आपला असा झाला. त्यामुळे त्याच ते, बिर्याणी अशी भातासारखी कि वात होते. टेस्ट छान झाली. नाही रे बाबा त्याला भात काय झालं, असं थोडस, चिकट झाला. आपल्या भात बिरीअ. आमच्याच तांदूळ, घरच्या तांदुळा चे बनुले इथे. हे छान होते. पण तो भात, तांदूळ पण तो नवीन नवीन होता ना तांदूळ तो. तो हे झाला त्याला. तो भातंन तसा चिमट टाईप झाला. हम्म, दुला घ्यायचं.
जुन्या तांदळाचा वापर करायचा.
म्हणल होईन चांगली, म्हणून बनवली. कसलं काय. ते नुसते सगळं खिंमट खिंमट झाली त्याची. आणि भरप भरपूर झाली ना. एवढी संपते का थोडी आम्हाला.
मॅ मॅगीने करायला नाही काय ठेवलंस?
केलेलं. चांगल्या भाज्या वगैरे छान अशा मस्त हे करून घेतल्या हो त्याने मी मॅरिनेट करून घेतल्या होत्या,, आणि बिर्याणीची टेस्ट पण एवढी मस्त झाली होती,, पण ते काय झालं, त्यात आपला,, जसं भात थोडसां खिंमट झाला ना. तर त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झाला.
हम्म, मला असं वाटतं माझी डेट आहे.
चछ
परत जातय,, कात्री गॅसवरती हे नाही का ठेव ठेवलीय करायला,, दम मारायला नाही ठेवली. ्
काय केल.
घर आहे गणपती काय आडणावयचणं ठेवली,, अरे भारी झाली सांग ना त्याची टेस्ट वेगळी एवढी मस्त झाली फक्त एवढच कधीचं ू्संणं ती अशी त म्हणजे कशी अशी, फडफडीत झाली पाहिजे ना. तर ती थोडी तांदूळ जास्त शिजला गेला का त्याच्यामुळं ती हे झाली. पण टेस्ट लई भारी झाली होती,,, बादलच्या बिर्याणीला पण ऐकणार नाही, अशी. बिर्याणी झाली होती, मस्त झाली ते. फक्त थोडीशी चिकट झालेली, थोडी अशी मस्त फडफडीत झाली असती ना छान वड लागली
अं अच्छा. हम्म, भात हे न करून घेतला भात येळून नव्हता घेतला तो.
अं सांगते ना य तो भात खूप शिजला, म्हणून त्याला ये
अरे त्याला वेळायला त्यालाच खूप शिजला. हॅलो. हॅलो.
त्याच्यामध्ये चूक झाली,, हा त्याच्यामध्येच चूक झाली मग.
हां. म्हणून तो असं झालं नाही तर छान झाला असता. हा येतोय आवाज बोल.
हा मग त्याच्यातच चूक झाली.
हॅलो,, हा बहुतेक. म्हणूनच ती बिघडली, नाहीतर नसती बिघडली. त्याच्यातच ती बिघाडली बिर्याणी. नाही तर छान झाली असती,, पण ती, काय बोलणार तांदळाच्या तरी तांदूळ बिर्याणीचा वापरला असता ना एवढ प्रॉब्लेम नसता झाला. आज मला आईस्क्रीम बनवायच मी. आईस्क्रीम बनवणार आहे आज.
आम्हाला द्या पाठवून.
हम्म खुर्ची बनवायचे खुर्ची मध्ये बाबू माझ्या भावाला खायची आहे कुल्फी. हे गार पाण्यात भिजु नको हे फ्रीज मधलं बर्फाच पाणी काढल्याने आंघोळी करते. करतोय. वेडी आजारी पडायची.
कोण?
आजारी पडायचे लक्षण पोरगी म्हणते.
आजारी पडायची लक्षण
गार पाण्यानी आंघोळीच चाललय.
शशी. म्मम्मे मी करतो आजारी पडायची लक्षणं नाही, मग काय? तेच मग मग बिर्याणी ट्राय करून, बिर्याणी खरच छान होते. कधी?
बनवा, बनवा तुम्ही व्हेज बिर्याणी बनवा.
ह. आम्ही नाही खात.
हा.
चिकन बिर्याणी, आम्ही नाही खात. चिकन बिर्यानी, व्हेजच बिर्यानी खातो.
व्हेज खाता, खाऊन घ्या व्हेज बिर्याणी आमच्याकडं आम्ही, आम्ही आज काय बनवलेल?
हा.
आम्ही दहीवडे, आमच्याकडं दहीवडे दहीवडे दहीवडे. हा. येतात का तुला दहिवडे?
नाही, मला नाही येत कसे बनवलेले?
बघ सांगते सगळ्या डाळी घे. सबमीक्स म्हणजे
हा
सगळ्या डाळी घ्यायच्या
हा.
म्हणजे सगळ डाळी घेऊन ना, मग आपल्या कसं म्हणजे डाळी मधून आपल्याला सगळे प्रोटीन्स पण भेटतात.
हा.. हा.
प्रोटीन्स भेटतात ना, मग त्याच्यासाठी मग आपण
हा.
अ, उडीद डाळ तुर डाळ, चणा डाळ थोडी अ ही अ म्हसूर डाळ, अशा सगळ्या डाळी. आणि त्यामजे आणि त्यांच्या मध्ये दोन वाटी तांदूळ. असं सगळं, रात्री भिजत घालायचं. सकाळी वाटण करून घ्यायचं.
हा.
त्या डाळीचं वाटण करायचं, आणि भिजत घा वाटण केलं.